हॅलो! आवाज इना हॅलो! आवाज इना
काय झालं.
काय नाही बसलोय बघा तुम्ही काय करालाय.
जेवण करालय.
होय काय स्पेशल मग?
भेंडी!
हम्म.
भेंडी
डी हम्म हम्म
तुम्ही काय करालय.
मी बसलोय बघा निवांत, निवांत बसलोय. अ जेवण माझ्याकडं नसत्या माझी बहीण करते हो
हा हाय की मगं काय बारडीत आणि काय चाललंय मग.
हॅलो
हॅलो
हॅलो असं का करायला ऐसा नीट आवाज येईना तुमचा का
हॅलो! हा आता आला बघा. हम्म आता आला. हो
काय
आवाज कट व्हायलाय ओ. आवाज कट कट होतोय. हॅलो! आवाज कट व्हायलाय. आ ओ
अव हवाच ये ना तुमचा अला आला इथ मण कामच आहे इथं खाल ठेवून बोलायला लागते फोन.
हो एवढं काम करतायसा?
मंग.
काय बर अस बोलायला येतंय. विषय हाय काय मग मग.
आ.
काय नाही.
ह कसं काही नाही. जॉब ला जातय काय म्हणलं? आं काय? कुटं?
कुठ म्हणजे असंच पाहिजे. हॅलो! असंच जातेय हो कंपनीत हाय का.
हम्म हम्म. मी पण बघाय लागलोय. पण मला भेटे ना ना म्हणून विचारले.
हम्म मी देते या.
काय तुमची स्वतःची कंपनी आहे का काय.
होय आमचा स्वतःला व्यवसाय.
होय.
होय.
व्यवसाय आहे आणि मग कंपनीत कशाला जातायसा.
म्हणजे आता व्यवसाय अस आहे म्हंटलं आपण तर त्याच्यात जरा आपलं थोडं साठवाय नको होय.
होय भारी विचार करतायसा हा विचार आवडला मला तुमचा
थँक्यू थँक्यू.
हम्म हम्म. मग नाही अजून एवढ्या लवकर तुम्ही एवढ्या साडेसात वाजता होय.
आम्ही साडेसात ला जेवण करतो. आणि जरा आठ ला नऊला म्हण साडेआठ ला म्हणजे होता आमचा काय आम्हाला जाऊ.
हम्म हम्म. मग मग तर फि फिरायचा प्लॅन होतो मग तुम्ही येणार. काय फिरायला
नाही आमच काम लय आहे.
का ओ? दांडेलीला जाऊन आला असता. मस्तपैकी
दांडेली त लय गर्दी
दांडिलीत कुठं गर्दी असते. कसला भारी हे. दांडेरीमध्ये
की तित गर्दी आहे लय.
होय.
होय मग.
दांडली मध्ये छान आहे. बघायला असं म्हणत होती. माझ्या फ्रेंडस वैगरे
हम्म हम्म. दुसरीकडे कुठ तर जाऊया
काय दुस दुसरीकड तुम्ही सांगा कुठ जाय
असंच कुठ तर असं म्हणजे ट्रीपला या जायच जास्त करून असं खुट तर ट्रे ट्रेक. किंगड तीन जायचं.
आ मी ट्रेकिंग म्हण तो. ते इंग्लिश जरा खराब काय ओ
खराब. त्या काही कोच इंग्लिश काय कोचतंय हे हुतय इंग्लिश जरा खराब
होय आम्ही तर बोलतो
खराब म्हणजे जात वेगळा होतोय.
आम्ही तसच म्हणतो.
अं.
म्हणजे तसं आम्हाला म्हणायची सवय आ
हम्म म.
का नाही बघा निवांत त चाललंय सगळं तुमचं?
गेलाय का नाही.
आं.
फिराय कुठ गेलाय. क नाही.
फिराय होय जायचं म्हणलेलो म्हणजे माझ. एक फ्रेंड प्लॅन केलती दांडेली जायचं मंग तिचा काय म्हण ऑफिस सुरू झालं, ती पण जॉबला आहे ना तिच ऑफिस सुरू झालं म म्हणजे मला आता सुट्टी भेट- तत नाही आधीच गेलो असत तर हे झालं हो बाकी बाकीच्या हिंटस तयार नव्हत्या असं झालं मग आता क, करायचं म्हणलं आता तुम्हाला पण तेच विचाराइ विचारायला केलतो, येणारा काय म्हणून दिलीला
आमन एव्हड्या लाम पाठ टून देत नाही तो पैसा पा पा पा पैसे नाहीत. ह पैस ते नाहीत.
मग ते सांकांचे म्हणजे माझ ती सेंट वगैरे प्लॅन केलता खर त्यानी पण काय चल केली त्यांचं किसचेन सुरु तीपन नसत्या मग एक दिवस तर ते असं एका दिवसात त हे करायचं दोन दिवस तर जाण
मग
मग काय मग कॅन्सल झालं ते फिरायला जायला भेटल नाही, मग काय फिरायला जयला भेट आ
डाळभात खातय का?
डाळभात नाही मला पनीर आवडत.
कंदा हिर पण
हॅलो जरा नीट बोला की, हॅलो आवाज कट व्हाय लागलायं
आमच्यातच पाहिजेहेत जेवण केलंय म्हणून तूमना बोलावालते कांदा, खीर दाळभात केले
इथं कोण आहे का तुमच्या सोबत
बाई कोण नाही बाई दीसत तसा आवाज येते आमच्या घरात नाही. लय मोठ घर आहे आमचं लय.
होय, हम् हम् तेच आवाज याय लागलायं म्हणून हाॅलो, आवाज कसला याय लागलाय म्हणून म्हणली तीला
एक लाईन दूबे एक आत्या माझ्या इथं येतात
काय
तेच बघायला आली मी
हॅलो, हॅलो,
एक एकर किती गुंठा हो,
एक
एकर म्हणजे किती गुंठा ठ
एक एककर म्हणजे वीस गुठं चाळीस गुंठ आणि अर्धा गुंठ त म्हणजे वीस
चालो चालो हा त्या जिपिटीला विचारालाय हे काय
काय?
लगेच सांगायला सा उत्तर
आई मग काय? लगेच सांगणारच की, मी प्रोजेक्ट आताच केलायानी, ऊसाज गीहै म्हणजे किती शेत किती आहे. परत त्याच्यात किती, ऊस गेला परत असा मी प्रोजेक्ट डेटा कलेक्ट केलता, त्यामुळे मी सांगितले अर्धा एकर म्हणजे ते वीस गुंट आणि चाळीस गुंट म्हणजे एक
हो पास करा रे बडबडालाय
मगं एवढं कंटाळलं अस
मगं.
मगं काय, हसतोय कुठं तुम्ही हसायसारखंच बोलतायसा तुम्ही मधीच मधी काय डाळ भात? कांदा कांदा कीर काय काय बडबडताय सा मगं याला हसूच आलं मला.
हा.
काय?
गुड भात खाल्लाय काय?
तुमचं काय वेगळंच सगळं तुम्ही, काय वेगळंच सगळं खातायसा
आमच्या इथ मायाका देवीचा असतंय ओ
आणि मी सोजीत अमटी घालून का ते. टिफिन मधन
काय? तीस मटणाची आमटी काय वेगळच ऐकते बाप?
चोरी उघट नाही खिरत नाही
सोजीत होय हम्म तरी पण वेगळंच कि, सोजीत कोण आमटी घालून खातय होय.
आ ओ तस